आवाज येत माझा.
ते माझे
हो क्लिअर आहे क्लिअर आहे बोल की
अ अगं काय नाही सहजच म्हणजे बाहेर गेले होते ग आता संध्याकाळच फिरत. फिर मग थोडस रोड साईड ला असलेलं चायनीज खाऊन आले. मग कृष्ण पडला ग आता बघ ना म्हणजे तू पण मला एकदा विचारली होती. की आपण म्हणजे मैदा इकडच असतो कॉर्नफ्लॉवर तर इकडच असतो. ड पण इड असतग त्याला चायनीज कस काय म्हटलं जातं.
हा आणि तुला अनेक मला का प्रश्न पडतो. मा तुम्हाला एकदा बोललेली की ते जे गाड्यावर लोक असतात ते पण आपल्यासारखे दिसत नाही म्हणजे वेगळे दिसतात तुला खरं सांग नॉर्थ इंडिया मध्ये तशी माणसं आपल्याला जनमतात म्हणजे त्यांचे डोळे छोटे असतात चिन् लोक नसतात ते नॉर्थ इंडियामध्ये हिी पण अकतात कारण ते हिंदी बोलतात बरोबर आहे. आता जर ते चीन मधले असते तर ते चीनी बोललेली असते. भाषे अस अ ी आपली भाषा मराठी भाषा अवघड आहे मराठी भाषा व्हायला त्यां वेळ लाला अस ते बोलतातथोडेफार आ आता नॉर्थ इंडियाची हिंदीमध्ये बोलतात पण ला हो आता तर मराठीमध्ये णजे मराठीरक चाल जारकता चालल्या त्याच्यामु कसं मराठीमध्ये बोलता येत आात थोडी लोकं.
होय होय तेच ग मग मी असं म्हणजे सहजच गेलेलो सहज मग खव्या म्हटलं मग घेतलं जा तर त्यात पण बघकी किती प्रकार फ्राईड राईस काहीतरी असत.
फ्राईड राईस म्हणजे आता बघ की इंग्लिश आहे काय त्याला नाव फ्राईड राईस आणि आपण मराठी रूपांतर कर ना फ्राईड म्हणजे परतल्याला राईस म्हणजे भात परत या्यायला भात.
रास म्हय आणि त्यात काय काय घटक असतात तू कधी घरी वगरे बनवलंस.
हो घरी मी आा आम्ही तर घरी बनवतो की फ्राईड राईस खरं आम्ही सॉस वगैरे मी वापरत नाही. नाही काय करते माहितीय काय? अ म्हणजे पर आपला भात असते शिळा राहिल्याला मी असं ताज्यासाठी बनवलंय राहिलेला भातच मी फ्राईड राईस बनवलाय असं. फक्त मी मसाल्यामध्ये अ भरच एक पकटनलेले मसाल्याच एकदा ट्राय करायला. आणि तेल टाकलं तो मसाला टाकला. ला आणि थोडीशी हे टाकलेली मी अम् श्वास होता माझ्याकडं. घरामध्ये त मी सॉस वापरले. अण्णा चांगला आलावला आणि भात टाकला तो झाला आणि
हा हा मगच ना अगं म्हणजे बघ ना त्यात क काय काय करतात. आता मी खाल्लं त्यात म्हणजे मला जास्त तुला माहितीये की कोबी वगैरे जा आवडत नाही. अग त्यात त्या भा पेक्षा ना म्हणजे शिजलेला तर कच्चा थोडासा म्हणजे एटी पर्सेंट शिजलेला राईस असतो ना तो त्यामध्ये मग ते कांद्याची पात ग ती कांद्याची पात नसत्या काय
अगं ते ऑइल पण कसलं वापरतात माहित नाही आपल्याला. आणि त्या फ्राईड राईसमध्ये बघ कि आणि नॉनव्हेजमध्ये प्रकार किती आहेत. सूप, चिकन सुप आणि ते कसल लॉलीपॉप आणि अंडा राईस, अंडा राईसमध्ये अंड फोडतात आणि भारतात त्यात मग हे तर सगळे आपले फुड झाले ना भारतातले झाले.
होय.
चिकन आपण पहिलं आता ते ते तिथलं लोक ते कुत्र वगैरे कापून खात्यात, मगरी खात्यात मग ते काय हित मग त्याचा काय काय बनवली नाहीत
तेच ग आणि बघ की अ अनेक असतंय बघ की, चिकन सिक्स्टी फाईव म्हणजे
हा सिक्स्टी फईव म्हन, सिक्स्टी फाईव नाव का हाय ग तेला?
सिक्टी फाईव मला पण अग प्रश्नच
ते चिकन तळलेल असतंय त्याला नाव सिक्स्टी फाईव्ह का हाय?
काय माहितीय काय वेगळंच वाटतंय की नाही. म्हण
होय आणि मराठीत बघ की पासष्ट आणि इंग्लिशमध्ये सिक्स्टी फाईव्ह आणि बोलताना पण कस बोलतोय चिकन सिक्स टी फाईव अरे पण सिक्टी फाईव त्यात हाय काय? काय सिक्स्टी फाय पीस येत्यात व्हय?
पहिल्या लहानपणी कोबी मंचुरियन म्हणणार, पण ते खरं काय आहे गोबी मंचु मंचुरियन आता ते गोबी मंचुरियन म्हणजे काय? त्यात आपण काय करतोय, घरी करायचं असलं तर ते कोबीच करतोय तिथे बाहेर कशाच असते त्यात आत फ्लॉवर असतोय. मग ते गोबी मंचुरियन मग ते फ्लॉवर मंचुरियन का नसेल गं?
होय बघ ना ग असं विचार करायला गेलं तर आपलंच सगळं वापरत्यात तेनी तेल पाम तेल वापरतात. आणि काय ते कसं कुठल्या टपमध्ये काय करत्यात आणि कॉर्नफ्लाॅवर बी आपलाच असतोय. फूड कलर बी आपल्याच ह्याच्यातला हाय. लो क्वालिटी असते सोड, त्यातलं काय हायजीन वगैरे काय नसते तिथं. आणि तरी पण ह्याला नाव चायनीज का बर?
काय हायजीन नसते आता मी ज्या स्टॉलवर गेलेले तिलं तुला जिवंत उदाहरण सांगतोय. आता आम्ही पाच पाच जण गेलेलो एकानं फ्राईड राईस ऑर्डर केला, एकानं चायनीज नूडल्स आणि व्हेज नॉन व्हेज दोन टाईप आता तुला माहित हाय. नाॅनव्हेज म्हटलं की दहा पंधरा रुपये एक्स्ट्रा तेनी घेतातच. आणि त्यानंतर हे तेनी सिक्स्टी फाईव वगैरे ऑर्डर केली. तर हायजीन किती पाहिजे वेगवेगळ्या प्लेटत तेनी स्वच्छ ते म्हणजे व व्यवस्थित असं तेनी सर्व करायला पाहिजे ग म्हणजे जस लुक तसं आप खाणार ना, पण त्याचं तसं काही नव्हतं. त्यांनी कसं दिलं अ असं ते कागद एक म्हणजे ते प्लास्टिकचे ते देतात ते बाऊल आणि त्याच्यावर ते प्लास्टिकचा कागद कधी ती प्लेट कधी ती धुतलेली की न्हवती काय माहिती आणि कोण युज केलेला अस वाटत होता, असं वाटत होत की का आलोय आपण इथं खायला. म्हणजे बघ ना त्यांनी करतात आणि आपण आवडीने खातोय.
आणि त्याच्यामध्ये तेनी ना आजीनोमोटो वापरतात. त्यामुळे आपण घरात बनवतो तशी ना तिथं टेस्ट येत नाही. तिथली टेस्ट आपल्याला जरा वेगळी ला लागत्या बघ आणि घरात केलेली वेगळी लागत्या. का तर, तेनी अजिनोमोटो वापरतात. आणि आजीनोमोटो आपल्या शरीरासाठी खर जास्त प्रमाणात चांगला नसतोय.
होय आगं म्हणजे प प्रेग्नेंसी म्हणजे मुलींनी तर ते खाऊच नाही असं म्हणतात म्हणजे प्रेग्नेंसी मध्ये खूप त्रास - - होतो. म्हणजे काही मुलींना. होय. अगं मी ऐकलंय ते म्हणून मुलींनी जास्त खायचं नसत. आणि तु बघ ना हा आणि चायनीजे जास्त रूपात खा - - तात ना. त्यांना फूड पॉइझनिंग सारखं वगैरे असं म्हणजे होतयं ते.
होय, होय, बरोबर हाय आणि नूडल्स वगैरे बघकी नूडल्स- - पण शोध बघ की आपल्या देशातच लागला असं मला वाटतयं कारण का सांग आपण शेवया बनतव - - तो बरोबर हाय हा आणि नूडल्स मैद्याच असत्यात. नूडल्स वेगळे असतात त्यां- - ते नूडल्स नुसतं चीनचे नूडल्स असत्यात कनी न नुसतं गरम पाण्यातणपण तेनि भाज्यांमधुन - - खाऊ शकतात आणि त्यांना ते पोषक तत्व मिळतयं कारण ते गव्हाचे नुडल्स असतात आणि आपल्या कडं चे नूडल्स असत्यात ते मैद्याचे असतात.
होय बरोबर हाय शेवया - - हा शेवयापासूनच आता मध्ये मध्ये तर मॅगी म्हणजे बघ ना मॅग नूड- - म्हणा गेले बघ शेवया पण सेमच वाटतयं. नूडल्स पण सेमच वाटतयं आणि मॅगी आपला वि- - बघ ना चायनीज पासून इथपर्यंत गेला हे तर तिनी सेमचं दिसतात पण आपण शेवय पण दोन- - प्रकारे करतो तिखट म करतो. गोड मध्ये करतो. बनवतो. आणि मॅगी पण तू ऐकलीच असशील आता मॅगी पण मध्ये बॅन झालेली बघ.
आणि मॅगी मध्ये तो मसाला होताना त्याच्यामध्ये फार म्हणजे- - लो कॉलोटिचे घटक होते सोड आणि त्या मॅगीपण व्यवस्थित मॅगी कशा पासुन बनत्या हे आपल्याला युट्यूबला कळतयंचं - - कि काय वांटल ते व्हिडीओ असतात पण ॲक्च्युअल मॅगी कशापासून बनते हे आपल्याला पण माहित
होय अगं ऍक्च्युअल मंजे माहितच नाही. आता असे कसे किती?
हां. मी तेच बोलणार होते आता तुला. असं कितीतरी खाद्यपदार्थ ते ज्येंचं आपलं पेटंट आहे आपलं हाय ते पण नांव दुसऱ्याच हाय. असं काय म्हणजे आता साऊथ इंडियन फूड मध्ये कसं ऑथेंटिक आहेत बघ इडली सांबर. अ उडीद वडा. आपलं नाही त्येंच हाय. पण आपण त्येंचच बनव ओरिजनल आहेत ना ते..
हो, हो, होय. ओरिजनल म्हणजे त्यांचा उगम ति - -
हा. तिथून झालाय. तस चीनचं चायनीज फूड फास् फूड मध्ये आता आणि अनेक वे विषय हाय आता विषय निघला आपला- - पिझ्झा, बर्गर कुठून आला? कुठला? तुला माहिती आहे त्याच्याबद्दल काय?..
नाही गं नाही. सगळेजण खातात.
आपण कॅफे मध्ये जातोय. आजकालची मुलं आपण कॅफेमध्ये जातोय, बरोबर हाय. मग तिथं पिझ्झा, बर्गर चॉकलेट् म्हण किंवा कॅडबी म्हण चॉकलेटची कॉफी नवीन नवीन इनोवेशन के- - लेले पदार्थ हे जे असतात ना.. मग ह्यो पिझ्झा आपलां तर नाही. पिझ्झा हा दुसरा
बरोबर बरोबर आणि तो इथल्या लोकां होय. आणि तो इथल्या लोक - - लोकप्रिय पदार्थ झालाय म्हणजे, कॅफेत गेलोय की आपण स्टाईल मारण्यासाठी- - पि्झा, बर्गर आणि ती कॉफी हं ऑर- -
पिझ्झा, बर्गरमध्ये पण काय नसतयं.
काय असतेंय ग आणि तुला माहिती हाय चायनीज पिझ्झा, बर्गरसारखं खाल्ल्यावर फॅटचं प्रमाण किती वाढतयं? म्हणजे फक्त चरबी वाढत्या आपण आतून असं स्ट्रॉंग होत नाही फक्त- - तो वरुणची चरबी ती दिसणार हैय काय? हा आणि ते वाढत जाते त्यामुळं झाड म्हणजे लोक लोक- लोकांचं जाड होण्याचं प्रमाण कितपत वाढलेयं. माहितय का तुला पटणार पण मी चायनीज मु खूप वजन वाढतय त्यामुळे चायनीज खाणं खूप टाळलं पाहिजे लोकांनी.
होय.
म्हणजे अ हा म्हणजे बघ ना अ.. पिझ्झा बर्गर आपण इझिली म्हणजे बाहेर मिळते आणि ती कॉस्टली पण असते तू बघितलंस? कधी त्या एकशे तीस एकशे वीस अस रेट असते पिझझा बर्गर.. आणि त्यानंतर.. फ्राई, फ्राईज म्हणून पण ऐकले असचिल बघ बटाट्याचा प्रकार असतो.
हा, फ्राईज मी ऐकले. फ्राईज मध्ये अग फ्राईज न पण त्या बटाट्याने वजन वाढतंय की. मला सांग एका बटाट्यामध्ये तेनी फक्त फ्राय करतात कॉर्नफ्लॉवर मै म मक्याचे पीठ, आपण देश भाषेत बोलूया सोड. मक्याच पीठ लावतात आणि मीठ लावतात त्यां तळून देतात काय त्याच्यामध्ये? एका बटाटे मागे त्यांनी आणि एका फ्राई ची किंमत किती आहे माहितीये ना पन्नास रुपये - साठ रुपये.
अगं पन्नास, पन्नास-साठ नाही आता ऐंशी-नव्वद झालंय स्मॉल साईज मध्ये मि म्हणजे ब त्यात पण तीन पार्ट. होय ग. आणि काय ते तुला माहिती आहे ते बटाट्याचे काप करून ना तेनी फ्रीजमध्ये सात आठ दिवस तसंच ठेवलेले असतात, मग आपण ऑर्डर देतो आणि किती दिवसाच्या असतात आणि ते बनवून देतात, त्यापेक्षा पण घरी बनवलेले किती बेस्ट सांग बघूया. ताजे आणि स्वच्छ चायनीज च पण तू म्हणतेस ना आपण बाहेर ते तू अजिनोमोटो वगैरे बोलली ते आपण सगळं टाळून आपण घरात बनवून खाऊ शकतो.
अग आपण लहान ना त्यावेळेस ही चीज वगैरे काय नव्हतं, मला अजून पण कळना चीज मधून आलं त कसं?
ह. होय तर ग, तेच ना! म्हणजे काही गोष्ट म्हणजे काही गोष्टी अशा आ आपल्याला दोघीना प्रश्न पडला पण अशा लाखो गोष्टी आहेत की त्याच उत्तर मिळणं अजून म्हणजे पस शक्यच झालेलं नाही आहे तर असं मला वाटत की तू जे मला प्रश्न म्हणजे पाडलीस किंवा मी जे तुला प्रश्न पाडतो ज्याची उत्तर आपल्याला अजूनही मिळाली नाही आहे तेचा आपण शोध घेऊच पण तुझ्यामुळे मला थोडं हा, तुझ्यामुळे थोडंफार मला कळालं की चायनीज च हे हायजीन च मी पण तुला बोलले ऐकलीस तू, म्हणजे असं काहीतरी युनिक समजलं ग एवढा आपल्या बोलण्यातून विषय बघ ना कुठून कुठं
बघ ना, आपल्याला टाइमच नाही पुरत बोलायला.
आणि लेट पण होतोय. चल बघू मग, बाकी? काय म्हणजे सापडलं उत्तर वगैरे तर कर कॉल.
हा! हा! करीन करीन जस टाइम भेटेल तस कॉल करीन मी तुला. ओ बाय. हा! बाय ठेव.